हॅलो आवाज हा येतोय माझा?
हा येतोय जरा खरं अ जोरात बोल म्हणजे एकदम बारीक आवाज येतो. एक मिनिट तिकडं वाईस सगळं मोठाय काय बघतो हा बोल आता
आता येतोय?
ते बोल
हा बोलकी काय म्हणताय? काय नाही बघ तु कुठं आहेस?
मी निवांताय बघ घरीच आहे काय करायचं? आता सुट्ट्या संपल्या आता जायला लागणार रोजच्या रुटीन ला तुझं काय चाललंय?
काय नाही माझं पण चालू आहे की जॉब हे ते दैनंदिन जीवन आपलं.
तुझ जिम वगैरे चालू आहे ना मेंटेन ठेवलंच ना स्वतःला काय ह डिस्कं म्हणजे रेग्युलर तुझं चालू आहे की नाही काम?
चालू आहे आग चालू आहे सोड बंद काय चालतं मध्ये आमचं जिमचे जे ओनर आहेत कि नाही! त्यां थोड म्हणेज घरी प्रॉब्लेम ल होता ग मग ते म ते ब्रेक दिलेले थोडं मग ब्रेक दिल्यानंतर ते जाऊ वाटत नाही कि परत
होय होय
ते तर असं थांबलंय बघ आता बघायचनी पुढच्या महिन्यापासून जायचं म्हणतोय, जरा अस ग्याप घेतलाय बघू आता काय होतंय.
मग आता तुझं ग्रो म्हणजे असं हे नाही ग्रोथ आहे नाही काय वेट तुझा गेन झाला का नाही वजन वाढलं ना
होय होय वजन तर वाढले सोड म्हणजे वजन वाढवायच म्हणजे वाढवायसाठी जात नाही सोड आपली जी म्हणजे पॉवर स्ट्रेंथ हे पेन शक्ती वगैरे असत का नाही ती त्यात फरक पडला असं वाटते मला तर
हा मग तेच म्हंटलं तुला विच विचारूया तुझ काय काय चाललंय मग मला वेट लॉस करायचा होता वजन कमी करायचं होतं मग तू वजन म्हणजे माझी एक बहीण आहे ग, मग ति ती पण खूप असं बारीक आहे अंग गाणं मग तिला पण वजन वाढवायचं ती जिमला गेलेली मग तिला का इतका अस म्हणजे तिनं असं रोजच शेड्यूल हे काही केले नाही, मग म्हणलं तुला विचारत तुझ्याकडं काही टिप्स मिळतात काय बघूया,
होय होय सांग
न जिम करून काय फायडा होणार नाही परत त्याच्याबरोबर आहार काय घेतलास म्हणज वव ज मार्गदर्शन कर मला म्हणजे मी तिला सांगू शके
ते ऐक तुला एक नाही तू आता बोललीस क नाही जिम करून फक्त फायदा नसतोय योग्य आहार पण खायला लागतय हे बरोब म्हणजे आपण जेवढं खा ह आणि बघ बाहेरच जे ती पिझ्झा बर्गर वगैरे काही जास्त खाता काय त बाहेरच
बाहेरचं भरपूर खातं अगं जर आप पण ती तोंड पाहत नाही तरी पण इतकं म्हणते आम्ही इतकं खाते तरी पण इतके बारीक कसे मम्मी म्हणलालंं काही पण खाण्यांन वजन वाढत मस्त
हा तेच तरी ते बंद हा तेच तर बंद कर म्हण पिझ्झा बर्गर ते दिसायलाच ते चांगलं वाटत कॅफे हे ते पण आपल्या शरीराला नाही ते सग घातक परिणाम होत्यात त्यामुळं दिलं सांग ते सगळं बंद कर म्हणून आता तुला मी सांगतो एक म्हणजे माझं पटते काय बघ माझ्या बदल झालाय तिला सध्याच तुला उठल्या उठल्या कणी खजूर खजूर माहितीच असतील तुला कुटपण सहज भे च्यात बाहेर बाजरात तुला माहितीच एक दोन रोज खजूर खाल्ली की नाही दोन खजूर खायचं आणि ग्लास भर दुध प्यायचं आपला स्टीलचा पला असतोय त्यात न दूध प्यायच मस्तीपैकी किंवा त्या तिला म्हणजे जर फक् दुध प्यायला आवडत नस मग त्यात ती बॉर्नविटा त्या तू म्हणशील हे लहान मुलांगत बोल
नाही नाही ते बोर्नविटा म्हणजे बरोबर आहे आपल दूध कसं पण गेलं पाहिजे शरीरात मग ते बोर्न विटा ना म्हणजे त्याच्यामध्ये गोडे असते ना शुगर वगैरे
असते पण एक एक बट कणी एक एक एक एक बॉर्नविठामध्ये शुगर लेस असतात ते कन्टेन्ट नसतात ते इनग्रेडियंटस वाचून वगैरे आपण व्यवस्थित घेतलं ना क आपल्याकनी शरीराला ते चांगलं ते मग ते तिला तसं सांग तु की घे म्हणून जर तिला म्हणजे दूध आवडत नसेल तर जर ते दूध पत असतील तर काय प्रॉब्लेम नाही त सहज म्हणजे तस पिऊ शकता म्हणजे तिला ते पचनाला चांगलं आहे मग आता त्यानंतर त दूध ग्लासभर पीली ना किंवा खजूर खाल्ली तर तर थोड गच्च गच्च होते मग त्याच्यानंतर ना हे झालं म्हणजे ती सहा साडे सहा सात वाजता उठल्यानंतर हे घेणार ना ती मग त्यानंतर काय करायचं ह एक आठ वाजले किंवा.. साडेआठ म्हणजे ज्यावेळी ती फ्रेश वगैरे होत्या ना? त्यानंतर.. तिला एक चांगला पोस्ट.. नाश्ता द्यायचाय मग नाश्त्यामध्ये तुम्ही म्हणशील.. तिला मॅगी हे ते, मॅगी नूडल्स असलं काहीही द्यायचं नाही, दडपे पोहे प्रकार ऐकले असतील तू
हो अगं, तिचं नाश्त्याचं तेच असते. आम्ही बनवतो उपमा वगैरे म्हण किंवा डोसा बनवतो इडली असत्या.. मग ह्याच्यामधलं काय दिलं तर चालेल ना? ती मॅगी वगैरे ती खातत पन.. नाश्त्याला हे हलकं-फुलकं आपलं इडली म्हण.. किंवा उपमा, पोहे,
हे चालतंय इडली उ पोहे.. वगैरे म्हटलीस ना हे हे पौष्टिकच असतात हे पोहे, इडली पर तू उपमा म्हणता दिव सगळ्यात भरी.. अं.. रताळं मिळतात बघ आता बाजारात असतातच रताळं ते उकडून खाल्ली ना ती त्यामध्ये दूध घालून ते तर सगळ्यात.. छान बघ आपल्या शरीराला
होय, मग ती मग अग ती रताळा अस ती म्हणते त्याला काय चवच नसते म्हणजे तिला तसं उकडलेली रताळं आवडत नाही मग आपण तिला मी म्हणजे असे वेगवेगळ्या पदार्थांमधून तिला मी देऊ शकते का? म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी.. ट्राय करून.. असं त्यामुळं असं फायदा मि मिळेल का आपल्या शरीराला काय तसं काय नाहीये?
अगं मिळू शकतेय, तू तर मला एकदा सांगितलेली बघ लास्ट टाईम आपला कॉल झालेला. कि म्हणजे हे कराय, म्हणजे मी तुला विचारलेलं मी भाज्या वगैरे खात नाही तर तुम्हाला पावभाजीची रेसिपी सांगलेली मग त्यामध्ये काय.. त्या सगळं फळभाजी.. ज्या वगैरे असतात असं तु देवू शकतेस तिला म्हणजे जर एखादी फळजी किंवा दुधना ऐकेकांना आवडत नाही. आता बघू तु एकेकांना आवडत नाही. ते त्यांना पनीर आवडत असतय म्हणजे बघ ना, एक-एक वस्तू आवडत नसतात पण त्या वस्तू पासून दुसरी वस्तू तयार.. झालेली असते की लोकांना आवडत असते. तर तू कसं करू शकतं.. तर त्यामुळे म्हणजे ती खाऊ पण शकतात. अगदी चवदार असल्यामुळे ते आपल्या जिभेला चांगले चव लागते त्यामुळे खातात असत ना पुष्टिकच जाय नाश्ता वगैरे झाल्यानंतर ते इड बघ खाच राहाच दिवसभर ख म्हणजे काय उघगच काय पण खायच नाही म्हणजे वरचा खाना क कुरकुरे मुरमुररी ते्र ऐकलीच असतील त ते.
होय ते वरच पूर्णच बंद करायला पाहिजे.
ते पूर्ण बंद.
अजिबातच काही व्यायचं खायला नको म्हणजे आता म्हण असं म्हणतात की समज एखादा वडापाव वगैरे आपण खाल्ला तर रात्री झोपताना कोकम शरबत वगैरे पिल्ल तर ते आपल्या म्हणजे. शरीरा अस हक ठरत नाही तो शरीराला असं वडापाव म्हणजे एक जरी दिवसात तो वडापाव खाल्ला चुकून म्हणजे तो पचवण्यासाठी जर संध्याकाळी झोपता ना कोकम सबत पलस ना तर ते पचून जाईल असं म्हणतात म्हणजे त्याचा शरीराला एवढा इफेक् म्हणजे परिणाम होणार नाही मग तुला काय वाटत. म्हणजे हे खरच असेल का काय कधी तू ट्राय केलेस का...
केलं बट ए एकाच म्हणजे महिन्यातून एकदा किंवां पंधरा दिवसातून एकदा असं काहीतरी आपल्याला खाऊ वाटलं तर आपण ब्यसली खाऊ शकतो. कारण बत माणूस काय म्हटल्यावर आपल्या लेख खाऊ असं वाटणार का दुसर कोण तर समोरचा व्यक्ती खात असेल तर आपल्याला वाटणारच ते साहजिक आहे. मन होतय का. ते आपण त्यावेळी खाऊ शकतोय पण त्याच्यानंतर आपण म्हणजे व्यवस्थित आपला जो आहार आहे आपल जे म्हणजे की नाही डायट आहे ते व्यवस्थित फॉलो करायचं बघ, म्हणजे एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता बघ अ वेट लॉस म्हणजे वजन कमी करायच असत त्यांनी एक्स्ट्रा एक दिवस खाल्लं तर दुसऱ्या दिवशी त्यांना करायला लागते ना तस वेट वाढ म्हणजे वजन वाढवायच जे असते ना ते पण.. चेष्टा नाही आहे ग त्याला पण लई कष्ट करायला लागतय खाऊनच फक्त वजन वाढत वाढत असतं तर मग किती जणांच वाढलं असतं सांग.
होय व्यायाम पण करायला लागतोय ना ग त्याला.
योग्य तो व्यायाम म्हणजे बघ
म्हणजे वजन जस आपण कमी करायला कर तो व्यायाम तसाच व्यायाम वजन वाढवायला पण आपल्याला करायला लागणार असं आहे ना अर्थात. लोकांचा काही लोकांचा असा गोड गैरसमज आहे की वजन वाढवायचं असेल तर भरपूर आपल्याला खायला पाहिजे. प्रोटीन्स म्हण किंवा मटन, अंडी, चिकनं याचे स्रोत घ्यायला पाहिजे मासे घ्यायला पाहिजेत. आहारात दूध हे बरोबर डी त्याचा त्याच्याबरोबर तुम्ही तू आ व्यायामाच तू क कितपत महत्व सांगू शकतीस तू?
बघ ब बरोबर आहे. माझ्यावरून बघ फक्त फक्त जर मी खात गेले, तर माझ पोट वाढणार, माझ्या पोटाची चरबी वाढणार ना मग आपल्याला ते पोट वाढवायच आहे काय आपल्याला आपल्या शरीर वाढवायच आहे सांग बघू आणि तंदुस्त वाढवायचे आहे म्हणजे बघ, व वजन वाढवणं वेगळं आणि वजन योग्य पद्धतीन वाढवणं वेगळं.
हा वजन नुसतंच वाढवणं वेगळं हा हे तुझं मला पटलं, वजन वाढवण वेगळं आणि वजन योग्य पद्धतीन योग्य म्हणजे आपले शरीर षष्टी हे व्यवस्थित वाढवणं हे वेगळं.
बरोबर बरोबर.
आता समजते मला तुझं थोडं पॉईंट.
हा तेच ना योग्य आहार घेऊन, योग्य व्यायाम करून, आता दोन तीन तुला व्यायाम सांगतो जस की पुशप् असतात, स्ॅस असतात हे दोन तीन जे व्यायाम आहेत ना आपण जर डे म्हणजे रोज केले ना की होतय त्यात बऱ्यापैकी फरक पडतोय योग्य आहार घेतल्यावर योग्य ते म्हणजे, आपल्या शरीराला व्यायाम केल्यानंतर आता बघ खजूर खजूर हे आपल्या दैनंदिन जीवनात पाहिजेत रोजच्या आहारात. त्याच्यानंतर काजू बदाम हे पाहिजेत म्हणजे ह्याच्या मुळे ना आपल्याला अस स्ट्रेंथ मिळते वेगळी अशी म्हणजे श की येतात म्हणजे थी
हा बरोबर आहे खजूर आणि दूध खायचं बोललीस ना सकाळी. मग अस जर समज तुपामध्ये खजूर वगैरे भि जवून त्यात घातले. त्याचं म्हणजे अस जास्त काही इफेक्ट पडत नाही ना म्हणजे चरबी वगैरे वाढतय तुफान तुपान कोलेस्ट्रॉल पण वाढते. म्हणतात मग त्याचा काय आपल्या शरीरावर फयदा होणार काय म्हणजे खजूर जर तुपामध्ये भिजत घ आपल्यामुळे अस असो
हे बघा ऐकऐक मी तुला आत्ता काय सांगितलं. योग्य आहार योग्य प्रमाणातच घ्यायचं.
हा आणि योग्य वेळ पण तितकच आहे का?
बरोबर बरोबर तुला जर अस नेटवर्क इश्यू आहे का?
नाही मी बाहेरच आहे की
हालू नको. प्रमाणात घ्यायच म्हणजे त्याचा योग्य योग्य तो जो परिणाम असतो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो इफेक्ट असतो चांगला किंवा वाईट तो दिसून येतो आता बघ हे झालं नाशतापर्यंत त्याच्यानंतर जेवण जेवण हे बरोब बर एक वाजता किंवा दोन वाजता म्हणजे ठराविक वेळेत. आता आज तू एक वाजता घेतला उद्या दोन वाजता मग परत तुला तीन वाजणार असं अजिबात करायचं नाही योग्य ते आपलं टाइम ठरलेलंच पाहिजे त्यावेळी तुझ्या जेवणामध्ये एक उसळ एक हो म्हणजे आमटी किंवा भाजी आणि दोन पोळी म्हणजे चपाती आणि भात हा असलाच पाहिजे त्याच्यानंतर मग तू अ भात खा किंवा चपाती खाल्लीस आणि भात नाही हे अजिबात चालणार नाही वजन वाढवायचं आहे ना एवढं तुला खाल्लच पाहिजे.
होय होय मी तिला हे सगळे तू सांगितलेली माहिती तिला मी सांगेन आणि तिच्यामध्ये काय फरक होत ते काय बघिन आणि मी तुला आणि काय वाटल्यास मग कॉल करते हा
हा ठीक आहे चालेल चालेल हा ठेव ठेव बाय.